हां बोल ना.
बावाज ना हा सोडलं.
आणि ईकडा जेवायला.
हा बोला काय चाललं.
काय नाही आता हिला जेवायला दिलं आता हिच्याशी चाललंय तिचं वालं.
हा ना.
हं मला हे दे ते दे चालतं मग.
ह आता आमच्या घरी काय म्हणलं.
ऐकत नाही म्हटलं पोरं.
हां दुपारचीच घरी येतात का मग त शाळेतून.
हो,
दिवसभर पाहिजे त्या शाळा म्हणजे बरं होईल.
दिवसभर पाहिजे ते मग कसं आहे प दुपारी जर आले ना तडधड झोपतही नाही. आणि दड खाना बी होत नाही काही कोणत्याच गोष्टी व्यवस्थित होत नाही.
हा ना, आल्या अवघड झाल्या नंतर.
मग. ते आपल्यासारख्याला मग काय होतं. पोरांकडे लक्ष द्यायचं की आपलं काम करायचं अस.
हा माझं तर लय उघड होणार आहे झाल्यावर.
ह हंं,
मला तर आत्ताच नक नको झालंय.
नाही बाबा हे तरी ठीक आहे याच्या पुढे जर बाळ आल्यानंतर त्याला डोक्याला ताप राहत लय लय. त्याचे त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हटींकडे बघून बघून आनंद होतो आपल्याला.
आणि ते कसं कामा वगैरे जाणार ना मी एकटीच घरी असणार.
हम्म. तुम्हाला मी म्हणते ना लिटरली तुम्हाला कशालाच वेळ मिणार आहे कशालाच नाही. बाळ झाल्यावर तुम्ही म्हटला हे काम करेल याला कॉल करेल. हा काम करून घेत. याची ऑर्डर गेली ह्या गोष्टी तर दूर दूरच्या विषयच न रा.
हा ना ऑर्डरला तर मला तर. तुम्हाला सांगते आता म्हणजे झाल्यानंतर तर दोन तीन वर्ष तर मला जातच यायचं नाय मला तर वाटतंय.
नाय जाता येणार.
हो खरंच तर काय मेहंदीच्या तर नायच जमणार बघा बिंदा मी शंभर टक्के सांगते मीहिंदीच्या तर नाय मेकअप जमू तर शकत्याल का आ अर्धा तास हे तरी घेतेल का तर मला हे एकटीला जाऊन देणारच नायत कुठं. म अर्धा तास मी त्यांच्याकड देऊ शकते बाळ.
मेकअपच्या पण घेता का तुम्ही?
हो.
काय काय स्किल लपऊण ठेवलेलं ए तुमचं?
काय नाही तेवढंच मेकअप सप्तपदी हार. लग्नातले आणि ज्वेलरी. ज्वेलरी कशी घरात बसून करते ना त्यामुळे ते तुम्हाला माह्यत झालंय.
ते ना नेहमी
त्या मेकअप तसं मी आता बंदच केलंय ना किती दिवस झालं.
हो हो.
त्यामुळं नाहीच ते समोर जास्त.
चांगलंय चांगलंय कायतरी तरी एवढा प्रयत्न करते.
मेकअप ला कस जास्त वेळ लागत नाय अर्धा एक तास लय झालं. मग तेवढा वेळ ते पण घेऊ शकतात ना. तसं मेहंदीला नाय नाय म्हणत दहा अकरा तास बसाय लागतं तसच.
मेहंदीला सॉरी मेकअप ला?
काय म्हणला? आवाज जरा स्लो येतोय तुमचा.
मेकअप ला कशी ऑर्डर घेता म्हटलं तुम्ही, कितीपर्यंत ऑर्डर घेता?
काय काय?
हॅलो येतोय का आवाज, हॅलो येतोय आवाज?
हा काय म्हटला मेकअपचं?
ऑर्डर कशी घेता म्हटलं मेकअपची?
अं- मेकअपची ऑर्डर कशी घेते माहीतीय का जर ब्राईड वगैरे असेल ना तर एका ब्रॅडला जर तीन मेकअप असतील तीन किं- आणि ज्वेलरी वगैरे आपली तर दहा हजार साडी ड्रिपिंग वगैरे सगळं.
हा हा.
आणि जर एखांदा मेकअप वाढला की आणिक दोन हजार त्यात वाढवायचे. आणि सिंगल एक मेकअप असेल जर आपल्याला तिच्या ठिकाणी जाऊन करायच असेल दोन, अडीच, तीन हजार पर्यंत घेते. आणि जर आपल्यापशी आले ते घरी मेकअप करण्यासा ठी -जर आपली ज्वेलरी असेल तर पाचशे, सहाशे रुपये घेते मग.
आणि आयब्रो वगैरे सगळं तुम्ही करता का मग?
हा आयब्रो वगैरे सगळं करतोय आयब्रो, ब्लीच, वॅक्स
चांगलय.
हा ते ते कसं म्हणजे अं जास्त ब्राईड असत्यात ना त्या ही ऑर्डर देत नायत. अ फेशिअल म्हणा, ब्लीच, वॅक्स वगैरे. त्यांच्या जास्तं ऑर्डर देतं नाहीं आंता त्यांच्या ऑर्डरी कश्या येत्यांत जास्तं करूंन आपल्यां गावांतल्याचं येत्यांत.
हम्मं हम्मं डायरेक्ट सहंसा डायरेक्ट प मेकअपच्या चं ऑर्डर देतांत ब्राइड
हो
पणं कांहीं काहींचं पॅकेज राहतं नां? कांहीं काहींचं चं असं पॅकेज राहतं की वीस हजांरामध्यें अं
हां म्हणजे त्यां कश्या करत्यांता आं की आंता आंता माझं कसं स्टार्टिंग आहे त्यामुळं मी कमी प्राईज ठेवल्यां. आंता मलां पणं ह्यां म्हणजे मं म्हणजे कायं म्हणतांत त्यांला ह्यां व्यवसायांत मी उतरलेल्या बरेचं दिवसं झाले कानेय
हम्मं
कि मंग मी पणं वाढवणारं हळूहळू माझे जरं कॉन्टॅक्ट वाढले माझे ग्राहक वाढले की मी पणं वाढवणारं थोडे थोडे पैसे
हम्मं हम्मं
कसं प्रोडक्ट महांग असतं नां एक फाउंडेशन जरी आपणं घ्यांयला गेलो नां तीनं आंण साडेतीन हजांर शिवाय भेटतं नाहीं
हम्मं पणं ठिकं आहे पार्लरच्या कामांला कधीचं बंद नं होणारं आहे कामं येथे
हो मंग
कधीचं बंद नं मेहंदी म्हणां पार्लर म्हणां मेंदीच तुम्हीं एक वेळं नां छाप पे आंणून लेडीज काढूंन घेतां आंता तरं आमच्यां समोर लग्नं होतं त्याऊ लेडीजने अं छापे आंण आंणलेले होते तीनं हजारांचे
हं नां
हो आणि तिने डायरेक्ट अशी छापे पूर्ण हातांला लावूंन घेतले आणि त्यांच्यावर काहीऊतरी त्याच्यावरू फक्तं मेहंदी लावूंन घेतलीं
हां मी पणं आंता म्हणजे आंता माझं बेबी शॉहर घ्यायचं होतं नां
हम्मं
पणं हेना मी पणं म्हणलेले मी पणं छाप आणते कुंठे इकडं तिकडें मेहंदी काढांय फिरांय मी पणं छाप आणते म्हणलं छाप उठवते टेंशन नाहीं पांच मिनिटं मेहंदी काढूंन तयार
हम्मं
ह्यांला मिनत्यां करां त्यांला मिनत्यां करां
मं
त्यांपेक्षा आपलं बरं नाहीं कां छापा आणूंन उमटवणे
मंग तिने तेचं सांगितलं म्हणे मी आठ नऊ हजाराची मेहंदीवाली देण्यांपेक्षा नां म्हणे छापे आणले
हां
आणि तीनं मेहंदी काढूंन घेते पणं हो आणि
मी पणं एकदां माझी म्हणजे पहिली संक्रांत होती नां माझी
हम्मं
त्यांवेळेस मी तसंच केलं म्हटलं मी उजव्यांहातांवर मी काढीन पणं डाव्यां हातांवर कोणं काढणारं मेंहंदी मी घेतली शंभर रुपयाची छाप मागवून मिशोवरून.
आणि लावले आणि नुसती मेहंदी मॅजिक कोणची मेहंदी आणिक वतली. त्या पाच मिनटात रेडी.
तेच तर छान राहत उलट.
आणि ह्या अश्या ह्याच्यात बसता पण येत नाय ना प्रेग्नेन्सी मध्ये जास्त वेळ बसाय पण येत नाय. म ते छापच बरे पडतात.
तेच कि. नाही या लेडीजने ना छापेच खूप महाग मागवलेले होते ब्रायडचे छापे मागित तिचे छापेच काहीतरी तीन हजाराचे होते.
असतात असतात त्यांनी वेगळीकडनं मागवले असणार आता मिशोला कस प्र ते प्राईज मध्ये असतंय बघताय तुम्ही, तुम्ही पण यूज करत असाल? मग मी मीशो ला स्वथ भेटत ना?
नाई हे हे तरी ठीक ए हे पार्लरच पार्लरच म्हणतो आपण मेहंदीच कसं छापे ऑप्शन ए पण पार्लरच तसं काही ऑप्शन नाही ना एखादा मास्क तोंडाला लावला आणि डायरेक्ट माणूस मेकअपच तयार होऊन जाईल असं काही नाही ना पार्लर हे पार्लरवाले तेच ना मग पार्लरवाले
आणि पार्लर वालीच कसं असतं माहितय का आपण सगळ्यांच मेकअप करू शक पण स्वतःचा मेकअप करायला लय अवघड होतं माहितीय का जर आंबाडाच घाला म्हणायच. असं स्वतःच म्हटलं की हेअरस्टाईल नाही करता मेकअप आपण करू शकतो. पण हेअरस्टाईलच लय अवघड होत स्वतःच स्वतःला.
तेच ना म पार्लरवालीच कसं राहतं तो न बंद होणार कामए. आणि आता काय लेडीज आहे ना घरात सुद्धा मेकअप वर राहत अप टू डेट राहत. असं सारखं पहिल्या लेडीज कशा दिवसभर नाही केस चातील आता तसं नाही राहिलेलं वर्किंग वुमन म्हणा किंवा घरात राहणाऱ्या एकदम टॉप राहतात व्यवस्थित.
हो.
अब्रो केला केलाच पाहिजे व्हॅक्स झालाच पाहिजे.
हो आता लय गावाकडे सुद्धा मॅक्स करून असतात लेडीज सगळ्या.
त्यामुळे ते न बंद होणारा धंदा ए किती का लेडी किती का लेडी लेडीज येऊ- येऊदे तुम्ही पार्लरमध्ये त्यांचं काम चालेलंच बंद होणारच नाही असं नाय केि वय गावात काहीतरी आठ सहा, सात, आठ लेडीज आहेत आणि एकीच पार्लर बंद पडला असं काही सगळींकडे कामाला येतात.
हो म मी तर घरातून करत हो ती लग्नाच्या आधी मी घरातून वगैरे करायची मी पुण्याला गेलेली जॉब साठी पण मी आली घरी घरी आल्यानंतर मी घरातूनच करायला लागले आय ब्रो वगैरे. तीस रुपयाच्या गुंडीच्या माग आपल्याला जर हजार पाचशे रुपय भेटत असताल तर कोणाचं
मी तेच सांगते आता ते काहीतरी तीस तुम्ही तीसला तेव्हा घेतला आता निदान पन्नास झाला असेल. पन्नास झाला असेल आणि ए ए- एका रोलमध्ये कमीत कमी एक लेडीज शंभर ते दीडशे बाया बाईंचा आय ब्रो करू शक
करू शकते हमखास.
जास्त पण कमी नाही, जास्त पण कमी नाही. कितीतरी दोरा लागतो, प मग पन्नास रुपये.
म्हणजे आयब्रोच वाढलय पण तसच.
माणे रेट किती होऊन घे लाय पन्नास, साठ रुपये होऊन गेलाय, फे मग पन्नास.
पर लिप्स वगैरे जर करायची म्हणलीस, तर शंभर शंभर रुपये पण घेतात.
हो, तेच ना म्हणूस तर फोरेडचे वीस रुपये वाढवतात.
भरपूर रेट वाढतं आता प्रत्येक.
मग असं न करायला पाहिजे खरंच घरी राहून का असेना ते जरी काम केलं ना तरी छोटे मोठ. छोट मोठं आणि हळूहळू करता करता काम वाढतंच.
तो की, माझी हाईट भरपूर आहे ना म्हणजे सहा फूट मंजे असेलच. मग मला त्रास वगैरे कमरेचा भरपूर होतो, त्यामुळं मी जास्त त्यात पडतच नाही.
तेच तर
कसं ते केल्याशिवाय पण पर्याय नाही म्हणा, पण कसं होतं की, आपण त्यात पडा, करा. परत तेच आपण दवाखान्यात खर्च करा, ते मग काय उपयोग राहिला ना त्याला.
म्हणजे तुमच्या फेस्ता तुम्ही ते मा एवढं करता तुमच्याकडे करत.
बरं पडतं.
तेच ना, चालेल चला करू आपण हं